हॅलो. हॅलो हा नमस्कार सती. नमस्कार सखी. हम्म काय करताये.
काय नाही बसले.
हम्म काय म्हणताय मग तुमच्याकडे ऊन उन्हाळा.
उन्हाळा भरपूर आहे तुमच्याकडे.
आमच्याकडे भरपूर.
ऊन पण भरपूर आहे आणि पावसाच पण वातावरण होतंय मधीच.
हम्म पाऊस पडायला पाहिजेल आता पावसाची वाट बघतोय आपण सगळीच.
पण येतच नाय ना आभाळ भरून येतय पण पाऊसच नाही येत
दिवस आलं की मान्सूनचे तेव्हाच येईल ना ओ आता अंदमान निकोबार मध्ये आलाय म्हणता मान्सून आपल्याकडे सहा किंवा सात जूनला मान्सून येईल तर मुंबईत येईल त्यानंतर आपल्याकड येईल मग आपल्या गावाकडे म्हणजे आप आपल्याला अजून जसा तसा एक महिना आहे पाऊस सा साठी वाट बघायला. हम्म.
गरमी पण होते कसं होत ते आता ढगाळ वातावरण झालं ना त्यामूळ गरमी खूप जास्त त वाढते.
हो मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला नाही गेलात का.
अ गेलो होतो फिरायला. अ आम्ही इकडं गावी गेलो होतो कोल्हापूरला.
अच्छा अरे वा गावी कोल्हापूरला, कोल्हापूरची महालक्ष्मी फार प्रसिद्ध आहे हा.
हो तिकडे जायचंय कोल्हापूरला म्हणजे महालक्ष्मीला नाई गेलो दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो, तिकडे रामतीर्थ म्हणून आहे ना.
हो का, मला रामतीर्था बद्दल काही माहिती सांगाल का मग?
अ ते ना रामतीर्थ म्हणजे. ते रामानी तिथं हे केलं होत.
अच्छा.
ध्यानं साधन काहीतरी. केलं होत मग ते त्यांच्या नावाने तिथं मंदिर आणि अशी एक छोटी नदी आहे वाहती.
अरे वा.
रामाचं मंदिर. मंदिर आहे. आणि असे मोठ. मोठा लय दगड, मधून वाहणार पाणी.
अरे वा, किती सुंदर वाटत असेल ना.
हो खूप भारी वाटत त्याच्यामध्ये आम्ही आता, एक दोन आठवडे झाले ना मी आले होते तेव्हा.
हम्म
गेले होते तिकड तर खूप छान वाटतंय.
हम्म हो ना छान पाणी ते डोंगर ते मंदिर किती नसर निसर्ग रम्य वा. वातावरण वाट
हो खूपच छान होत ते आणि असं पा. पाण्यामध्ये पाय सोडून बसल ना, तर ते छोटे छोटे माशे. ते पायाला येऊन असे चीकटतात.
हो आणि ते खरंच आयुर्वेदामध्ये काहीतरी सांगितलय बरं का ओ आता मला तो शब्द किंवा तो वर्ड नाही आठवते, पण ते माशे ज्या वेळेला पायाला येऊन जे करतात ना, फार भारी वाटत.
ते आपल्या पायावरची घाण वगैरे असते ना किंवा ते जे आ स्किन डेड स्किन वगैरे अस ना तर ते तिथून ते खा. तात म्हणजे ते त्यांचं अन्नच आहे. प्रकरचा ते आपल्या पायावरची नखांवरची डेड स्किन असते ना ते तर खात. तात म्ह म ते छान वाटतय पायाला असं म्हणजे आपण आता मोठ्या मोठ्या मॉल मध्ये गेलो ना तर ते त्याच्यासाठी पैसे ते द्यावे ला. ते स्विम त टँग असते पाण्यात. त्याच्यामध्ये पाय सोडून बसाय. दोनशे, तीनशे, रुपये काहीतरी चार्जेस असतात त्याचे. तसाठी अस बसा लागत मग ते पेडीक्युअर म्हणतात त्याला ना, पेडिक्युअर काहीतरी, मेनिक्यूर अस काहीतरी, आहे ते वॉटरपेडी केअर, असं काहीतरी आहे ते. हो तिथं गेला ना ते. फ्री मध्ये होत लई छान वाट ते लयी भारी.
हूं अरे वा भारी वाबा
हनुमंतांचं मंदिर आहे ती
हूं हूं हूं! हूं!
असं जंगलामध्ये फिरायला बाहे वाात
हं. पाऊस.
पावसळ्या त लोय पाणी असत आता उन नारायणनाथ. तरी होत बऱ्यापैकी पाणी, पण पावसाळ्यामध्ये लय भारी असत. तर तिच तिथं यात्रा, पण भरतेला. राम नवमीला, रामनवमीला तिथे यात्रा असते. भरपूर गर्दी असते हा.
अरे वा ह छानए. कि म आम्ही कधीतरी येऊ, आम्हाला ही बोलवा. हा आणि तिकडे स्पेशल काय ओ खाण्यामध्ये?
स्पेशल भरपूर आहे तुम्हाला कोल्हापूरला, कोल्हापूरचा, तांबडा पांढरा रस्सा आहे. चिकन, मटन, आहे तुम्ही नॉनव्हेज. खात असाल तर.
हुं हुं ह आम्ही खात नाही हो, तो त मोठा प्रॉब्लेम आहे आम
वेजवाल्यांसाठी सुद्धा आहे, वेजवाल्यांना सुद्. दा मिसळ, प्रसिद्ध आहे कोल्हापूरची.
हम्म झणझणीत मिसळ हा हम्म झुणका भाकर.
कर हाय.
का.
हो.
हम्म छान ए
भरपूर आहे कोल्हापुरात माणूसकी आहे माणसं प्रेमळ आहेत
हा हा ते एक महत्त्वाचं आहे हो माणूसकी आणि माण स प्रेमळ नाही का. आणि ते म शक्यतो महालक्ष्मी साठी कोल्हापूर जास्त प्रसिद्ध आहे फार सुंदर हो ते दसऱ्याच्या वेळेला किती छान दे
हो महालक्ष्मी परत दख्खनचा राजा ज्योतिबा
ते किती वैशिष्ट्य आहे बघा ना ते अ गुलाल उधळतात त्यावेेळेला किती अ पाऊस येतो म्हणजे येत
हो चैत्र चैत्र चैत्र पुनवेला.
किती भारी ये ते पण म्हणजे किती अ
आम्ही पण जाणार आहे आता ज्योतिबाला उद्या उद्याच जायचा योग आहे आम
अरे वा वा वा. ठीक आहे आमच्यासाठी ज्योतिबाकडे माघात त्यांना सांगा यांनाही बोलवा लवकर. आणि तो गुलालही किती वेगळा आहे ना वेगळाच कलर असतो पर पर्पल कलर चा. तिथेच मिळतो ह बाकी कुठेच नाही महाराष्ट्रामध्ये.
हो गुलाल इकडं जास्त हे करतात न ते गुलाला गुलालाच ते उधळण असती. अ जोतिबाच्या यात्रेला आणि असं नेहमी गेलं तरी पण असती.
हो ना.
खूप जास्त असत ते.
हा हा. आणि महालक्ष्मीला तो बालाजींचा ज्या वेळेला तो शालू येतो, का पैथणी येते म्हणते बघा त्यांच्याकडन तो एक अवि स्मरणीय क्षण असतो. म्हणजे असं आम्ही टी. व्ही मध्ये वेगैरे बघ तो, न्यूज मध्ये बघतो. आम्ही ते काही अजून आलेल नाही आहोत. पण बघतो त्यावर न समजत. येऊ ना, हो मग तिच्या दर्शनाला येऊ ना. तिलाच सांगा, आम्हाला बोलवा म्हणावं लवकर.
आ परत बाळूमामा आहेत. आदमापूरचे बाळूमामा.
ते एक छानय बरं का ते ठी कान पन,
हो आमच्या गावापासून खूप जवळये, एक किलोमीटर अंत
अरे वा! तुम्ही भाग्यवान आहात म तिकडे आहात तर सगळेच देव तुमच्या जवळ आहे.
हो हो हो हो तिकडेच आहे ना तिकडेच आहे. इचल करं जी, कोल्हापूर साईड आहेत ना, त्या साईडला येतं ते.
हो अरे वा! मग त हम्म छानय, अक्कलकोट.
धून मधून तिकडे.
हम्म, पावसाळ्यामध्येच ती नरसुबाची चीवाडी पाण्यामध्ये जाते ना ओ, बऱ्याच वेळेला.
अ ते कसं म्हणजे नदीचय ना खाली, आणि नदीच्या काठावरच मंदिरय. त्यामुळे ते पावसाळ्यामध्ये पूर्ण बुडतंय मंदिर.
हो, हो हो हो फार सुंदरय तुमचा तो कोकणप ट्टा खरच स्वर्गय पृथ्वीवरचा.
छानचय आणि गावाला पण भारी वाटतय आपली संस् साधी माणसं, साधी घरं. ते छानच तय.
असं छान होत्या सगळ्याच गोष्टी, आणि अक्कलकोटलाही जात असाल ना मग तुम्ही?
हो जातो ना आम्ही, वर्षातून एकदा, इकडून नाही जवळ पण जातो आम्ही आता
अरे वा! मंग तर छानय, मला काही कोल्हापूरच्या महालक्ष्मीची काही वैशिष्ट्य सांगा ना.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीची?
हम्म, ते महालक्ष्मी अ मध्ये मध्ये मंगळसूत्र निघालं होतं बघा, फार सुंदर होतं मला खूप आवडायचं हा. महालक्ष्मी टेम्पल हो, मंगळसूत्राच महालक्ष्मीचच. फार सुंदर आलेल. खूप मधे - मधे निघालेलं होतं ते.
ते देवींना ते दागिने बनवतात ना, दरवर्षी म्हणजे कोण अर्पण वगैरे करणार तर त्या जाईन मग, अशा बघितला तर मग ते बनवत बन
हम्.
खूप महात्म्या आहे त्यांच आता तर सांगायचं म्हटलं तर ते वेळ पण पुरणार नाही आपण समोर समोर भेटल्यावर मी सांगेन तुम्हाला सगळ.
हो हो चालेल ना चालेल ना. काही हरकत नाही पण भारी आम्ही येऊ कधीतरी तिकडे.
हो हो चालेल ना.
आता काय ऊन भरपूर असेल ना तिकडे.
हो ऊन आहे भरपूर आहे, ऊन.
हा हा आमच्याकडे पुरे टेम्परेचर बेचाळीस पंचेचाळीस वर जातय.
इथं हाय चौतीस पस तीस.
ह म्हणजे आमच्यापेक्षा कमी हो आमच्याकडे भरपूर आहे, खूप आहे आमच्याकडे उकाडाने आम्ही सगळे हैराण होतो तो.
उकाड न वाटतय गावाकड जरा कस सुट सुट म्हणजे मोकळ ढाकळ तर शहरामध्ये म्हटलं तर आपलं ह्याच्यातच असतय आपण घरीच असतोय बाहेर तर कुठ जात
हम्म, हम्म, आणि खूप आणि झाड न गावाला झाड असता
हो काहीतरी टाइमपास पण असत
हो आणि डोंगर जंगल म्हटलं की मस्त थंड हवाय इकड थंड हवेला नाहीत ना आणि शहरामध्ये यांनी हे ठेवलेलीच नाही झाड. सगळी झाडं विकासाच्या नावाखाली, त्यांनी विकासाच्या नावा सगळी झाड तोडलेली त्यामुळे खूप त्रास होतो सिटीमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांचा पाहिजेेत ना हो. ह तोच त्यांचा विकास होत. तेही बरोबर आहे. तोस्त
लोकांना कुठेतरी नेऊन ठेवायचं त्यांच काय. तरी वाट लावायची हाच विकास
हा तेही आहे. काय आता प्रगतशील ह पाहिजे प्रगती ह पाहिजे नाही प्रगती बरोबर त्यांनी पर्यावरणाचा पण ना संवर्धन केलं पाहिजेल हो असं मला वाटतं.
हा करायला पाहिजे. तर पुढची पिढी जगणार कशी?
हो ना आज ऑक्सिजन आपण विकत घेतोय म मध्ये किती कोरोना आता कसा काळ आलेला होता. त्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळा आली आणि आता अजूनही आप आपण कुठे पावलं सुधरून टाकत अजून आपण त्याच याच्या ते ना
हो हो चालेल चालेल
ओककी बोलू नंतर बाय बाय